हा बोला की,
बोला काय म्हणताय?
इलं
जेवण झालं आताच एक जरा बाहेर फिरायच चाललं होत. फिरत होती जरा वॉकिंग केलं तर जरा बर वाटत ना जेवलं की,
होय. काय नाई बघा? ह्याला जेवू घालत बसले होते. लई कोरडी चपाती तुम्ही?
मी काय नाही? बसले आता पोरगा
काय केलता जेवायला?
जेवायला काय हेच की भाजी टोमॅटोची भाजी चपाटी. हं. तुमचं?
आमचं चालेय बघा. दादा त्या आले जेव्हा जेवण झाले सगळ्यांची - - मकाय वहिणी परत दादा सगळे बसलोय.
बरं.
हं. बसलोयं तेच खात. जीऊ घालालोय बघा त्याला - - हा परवा दिवशी लग्न हळदी होती. त्यांच्या आत्याच्या मुलाची. परवा हळदी- - काल लग्न होतं. परवा दिवशी हितनं चारला निघालो. आणि काल परत - - तर तिथनं चारला निघालो. हम्म उन्हात. तिथ लयं बाई उन लई हाय.
ऊन लय उन हाय.
कासावीस व्हाल - - त मला तर लई त्रास झाला.
म काढुन दाखवं म म लई ऊननाय लई उष्ण - - म काय मला - - तेच की जायचयं खरं आता उष्णता हाय. हं. उष्ण - - त्यामुळे लई दगमग मला तर लई उष्णतेचा त्रास हाय. दगमग व्हायलयं. म्हण दादा ऊन तर आहे भरपूर आता माझी मैत्रिणी इथं आहे ना एक तिकडची - - ती लागलीया मला जाऊ सो सोबत म्हणून म्हणलं बघूया वीस तारखे नंतर - - तर मला सुट्टी असते म्हटलं तर तिला सुट्टी लागली ती इंग्लिश स्कूलला हाय. जाऊ. ह
होय ह ह अजून
काय नाही बघा? तुमचंच काय चाललंय सांगा?
मी म्हणते बघा पाऊस काय म्हणते तिकडं? पाऊस काय म्हणते?
पाऊस कुठं? वातावरण आभाळ येतय
हम्
पावसाचं तर काय नाही? आजून नीस्ता आभाळ येतय बघा तुमच्याकडं?
काहीच नाही तसलं आभाळ पण नाही पाऊस पण नाही
आमच्याकडे आभाळ येतोय पण पाऊस काय येत नाही? मध्येच ऊन पडतंय. मध्येच आभाळ
होय आम त्याच्यात काहीच नाही पाऊसच नाही ऊन पण नुस्त कडक ऊन हाय पण तेवढं काय वाट नाही सोड सोडा
हा ते उज्वला देशमुख आहते हेना अजून एक हाय त्या त्यांना केलता का कॉल तुम्ही नाही का
नाय मला वेळच नाही मी असच की करत करतच कराय लागलोय औ ज सं जमल तस असंच करायच करत करत बंघ करायच काच उचलुन खा झोपली पाहिजे नाहीतर अभ्यास मग गावी कधी जाणार वीस तारखेला हो चार, पाच, दिवस जाणार हाय का? होय रागवती कशाला प्रेमान सांग हम नुसता गोधंळ हाय रडायचं. त भांडायचं तर तेज काय चालूस चार, पाच हाहा तर मी घालत हीच लहान आहे स
बरोबर
अजून पोरं काय करायला एवढं शांतता.
नाही तो अभ्यास करायलाय मोठा बारका
होय आता सुट्टीत कसला अभ्यास लावलं त्याला?
हो आता त्याला ते पहिलीचा अभ्यास दिलाय ना मॅडमनी पुस्तक सोडवायला मग ते पहिलीच अभ्यासाच पुस्तक दिलंय सोडवायला मग ते बसलाय सोडवत सगळं बाराखडी तेन.
बापरे! जरातर सुट्टी कराव काय नाही. सुट्टीच लेकरा न जरा निवांत होय बरं राहिली राहिला तुम्हाला सोडून.
त्याच नसते काय ते बहिणच पोरग होत त्याच्या संग राहतोय.
होय धिंगाणा घालत असतील आपल्यापेक्षा तर त्यांना गावाकडे गेला बर वाटतंय कोणाचं कस काय ना कोण बोलणार पण नाही.
होय की
का बरं वाटत असलं. अग तुळशी ची काय नाही बघा चाललंय आज काय मेनु केलता जेवायला.
आज काय नाही चपाती भाजीच की. आमच्यात चपाती भाजी भात. आज पप्पा काही नाही जेवायला ते मित्रांसोबत गेले तर आम्हीच की हम् आहेत जाऊन आले.
जाऊन आल्या होय. हा गेले असल त्यांना पण सुट्टीने कामाला
हम्म
जास्त जात नसतील.
ह काय नाही बघा हे निवांत.
च्याकडं किती दिवसात कम्प्लीट करायचे कॉल
काय माहत नाही पण शक्यतो लवकर करा म्हून आलंय वाचत की आपण
तेच ते कारण कस मला पण टाईम मिळत नाही त्याच्यावर लिहून देऊ का
रात्रीच करायचं बसून
हा हा हा हा ह काय नाही बघा तुमच्याकडेच काय म्हणताय लिहा लागलेला व आणि तू कधी देणार आहेस हं काय म्हणणार
कुठं मी कुठे जाणार् का बरं
आम क ख ग घ च हा ग च छ ज झ कुठे आहे च ज झ ट हे सगळं लिहायचंय एका खाली एक ह मला कशाला मला काय अभ्यास करायचाय तुला अभ्यास करायचाय लिही इथं चल मम्मा आणि तम्मा लि लवकर नाही मॅडमला कॉल करल म ते नको लिह ए दोन येतय तुला हे लि चिंट आहे कंप्लीट करा मी नाही मारत
बस कर रे कळत नाही का काय आहे म्हणते चिंट्या बंद करते ह काय म्हणताय हह निवांत
हम्म तुमचंच काय चालय सांगा
जरा खाली जायचं वॉकिंग ला फिरून आले की जरा मग काय झोपायचं, दुपारी पण जरा झोपले नव्हते. ते ना. आता जरा झोपाव म्हणाल.
होय की. काय आमच चालू आहे आता आमच काय ऑफिस चालूच असतेय सकाळी दहाला जायचं साडे सहा वाजत्याती. इस्तवर. हम् आता वॅकेशन चालू आहे त्याच्यामुळे फुल टाइम असतय आता. अभ्यास एवढाच होता नाही हे सगळं करायचंय हे सगळं काढून दाखव चल ख ग घ च पर्यंत तर ट पर्यंत. अ अभ्यास कर मी मॅडमांना सकाळी आणि येल उद्या ट्युशन मध्ये करिना झालाय म्हणून.
त्याला लावली सुट्टीचे ट्युशन. आवो सुट्टीचे कोण लावतय वो लेकराला?
नाही नाही ती मॅडम घेणार आहे ना पहिलीच्या दृष्टकोनाने आताच महिनाभर अभ्यास, त्याच्या मुळे लावलिय त्याला महिनाभर.
म्हटलं मॅडम लोकांची पण चयनी आहे म्हटलं, सुट्टीच्या दिवसात पण ट्युशन घेऊन पैसे कमवतात. म्हण
होय मग ती पोर आता घरात अभ्यास करत नाहीत काय करायचं म ह्यासनी लावायच लागत, ऐकत नाही घरी अजिबात किती कर म्हणते ऐकत नाहीती त्यामुळे मॅडम मॅडम मला म्हणत्यात - त्याचा घरी बी अभ्यास घेत जावा, ह्यो काय ऐकत नाही घरी. तुला हे- कर म्हणलंय मी सगळं लिहून. नाही मग तसं नाही, पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय पहिलीला घेत नाहीत ना मग. हम्. आसं आहे ते. आता मोठ्या गटाला आहे ना तो आता त्याला जा लिहून काढ हा लिहून काढ. हा हा लिहून टाक. काढ काढ लिहून काढ चल अक्षर व्यवस्थित काढ दोन ह्याच्यामध्ये काढायचंय दुहेरी मध्ये अक्षर काढायचं. मोठ-मोठ अक्षर का काढालाईस? नाही नाही ह्या दुरेगी मध्ये अक्षर काढायचय. मोठं- मोठ अक्षर नाही काढायचं तेवढं.
आता पेन आतापासूनच आहे का यांना पहिली लाच?
ह पेन नाही. पेन्सिल आहे शीस पेन्सिल.
हा ह सध्या पेन्सिल होय आता, लगेचच होतय चालू त्यांचं काय पेन.
शीस पेन्सिल हे त्यांना पेन नाही आता,
बर
उलट कायधरालायस सरळ धर पेन्सिल ह चालतय चालतय हो काय बाळ हा झालेत गे कट करतेय